नमस्कार बोला. काय काय करता काम आव हा कामे आवरली चहा पाणी झालं.
हम.
तुमच?
हो आता आवरलं आणि तेच अभ्यास करत होते थोडसा.
हा हा हा. मुलीला आणलं ट्युशन वरून?
हो ट्युशन नाही मुलगी ते आणि आता तिच का तिचं आवरुन दिलं.
हा हा.
आणि मग आता बसले तर आ बसले मग. थोडा मोकळा वेळ मिळाला तुमचा कॉल आला त रिसिव्ह केला मी.
हो काय काय. काय आज स्पेशल आज काही नवीन.
ह हम आज नवीन काय नाही. विशेष काही नाही रोजचच हम् हम पाऊस आहे
इकडे पण सकाळ
आज मी नवीन नवीन गोष्टी करते. मार्केटिंग हा.